पनीर
हा, आम्ही चहा नाही करत संध्याकाळी
नाही का सकाळी चहा पीतच नाही काय? आण दूध काय भाव भेटत ग तुमच्याकडं?
आं
दूध काय भाव भेटत?
दूध ऐंशी
हा त्या
ऐंशी रुपये लिटर नव्वद रुपये लिटर
अरे बापरे रज महाग मग पाणी जास्त
पाणी जास्त पावडर
हा पावंडर का
हा पावडर मिक्स करता सेंट येत ना पावडरचा
हा होय.
आम्ही पॅकेट युज करतो मग
कोणतं सोपं आहे.
हा.
डायरेक्ट पॅकेटचं दुध आणून घेता
पोरायला जमत का?
हा जमतो ना
हा काय
ते पावडरच पाजूच तर बर आहेन बाई
मग तेच आहे ना ग
मग काय करते ते इतका घाण वास येतो होता माझे डोक्यात बसला होता मी चहाच पित नव्हती. आता हे पॅकेटस आणतो ना मग चांगल आहे पॅकेटच दूध इकडे सगळे पाक पॅकेटच दूध वापरता.
हम्म अगं हे ना म्हणजे जे घे असे व्यापारी राहते ते असेच करते बाई
हा डेरीवाले
म
ते म्हणत होते म्हणे इतक दूध कुडून आणायचा
मग पाऊंडर म्हणजे असे ना दुस ऱ्याला लहान लहान लेकराला प्रॉब्लेम काही नाही काही तेच आहे ना
आणि मग माघ बी किती आहे आन आपल्याकडे इतक शुद्ध दूध चाळीस आणि पन्नास रुपये लिटर भेट त आणि इथ तथ पाणी पावडर
दूध नाही आणि ते ऐंशी, नव्वद आणि शंभर आणि एकशे वीस काय त्याचा भाव
तेचे ना ना
सिटीतल्या लोकला ऑप्शनच राहत नाही मग ते घेतच ना
खरं आपल्या खेड्यासारखी मजा नाही काणी ल लॉकडाऊन झालं गाव ते गावच राहत लॉकडाऊन झालं गाव अ ग
शुद्ध ते शुद्ध
मग गॅस जर नाही भेटला तर चूल पेटू शकत
चूल पेटून करतो मग इटं काय करायचा
तेड
अह आमची ब्लॅक म ाकी नटाकी ना म्हणजे आम्हाला कार्ड नाहीये आम्ही नवीन नवीन शिफ ट झाले तर आम्हाला काडच नाही होत इकडे
हा
म्हणजे आम्ही प्रोसेर प्रोसेसरच केली नाही जाऊन द्या पैशांबद्दल दोनशे जास्त जाते पण भेटून जातो. पण आता मी आली ना गॅस संपला आमच्या घरी सहा दिवस गॅसच नव्हता लहान गॅस होता ना ते किती लिटरचा येतो नाही का लहान छोटा छोटा तर ते होता म त्याच्यावर सोयंपाक गेला सहा दिवस तीन हजार बद होत ना आम् टाकी भेटत
ह बेले या गोडग
नवीनज ेशल करून घेल म्हणे नवीन पण कर करून लागले ते ते म्हणत एक म एक महिना बंद अस
हा बंदची काय ग नि तर साऱ्या याला भाव आपल्या मालाला कशालाच भाव नाही त्यांच्याला साराई वाढून जायले गॅस पेट्रोल डिझेल काय भाव झाले
काय काय बावे
मग घ्यायला जर गेलं गोट्टेल शेंगदाणी सारच किराणा बी किती मागे
की गोड तेल किती मग झाला
आता ते काय माहत आता घरी माणसं किराण आणते त्याच्यामुळे एवढं का लक्ष नाही करीत
एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये
अ पा आणि मग आता आपण जर काही पिकव आपल्या सोयाबीनीला आ तेला येई बाव
मग या नकास काय भाव
त्यांना प्रत्येक गोष्टीला पेट्रोल डिझेल प्रत्येक केला काय व्हावे हम् ना उघडे ना
सगळे म्हणजे रोल मारची चीज आहे ते
हा
आपल्याला घ्यायलाच लागतो
पहिलं
अशा वस्तू त्या आपल्याला लागतच
त्या लाग त्यास पहिले सारं आता सारा याच्यावर मालावर फवारणी करेल खायला पहिलं सारा हाब्रेट होत मस्त ते माणसं पण चांगले होते
आताचे जगळे घडून गेले आपल्या आप आप्लॅश खोड गे दुप्या.
मग आता ते प आपले गुडघे दुखात आता पहिले या करते आपली सासू दानादाना काम करते
दनादन काम करते ना आपल्या गुडग दुखतंय.
हम् आणि आताच कसं आहे आता त्याच्यावर साऱ्या हेच्यावर
आता आची आजि पहा किती वर्ष झाली असन. आमची आजीची म्हणजे माझी अं सारा आहे का?
हम्म.
साराच पण लग्न झालं आणि झाराच्या मुलगी झाल्या. इतक इतकी पिढीच्या म म्हणजे चौथी पीढी पाहीली आम आमचा आज्जी न.
हा. मग आता ते काय करती पहिलं म्हणजे होतच ना ग तसं आता नाही ना. ते पहिले लोक काय खायचे ते हाब्रेट खायचे अं ते काय म्हणते ते नाही ते म्हणते ना हा हाब्रेड पेरत होतो आणि हाब्रेड
ह आम्हाला भेटत नव्हत्या आम्ही जवारी खायचो मक्का खायचो. सो
काही खायचो पहिले भेटत नव्हतं आणि आता आता भेटून आ ता काही हय का खयची इच्छा गहू जर
खायचीच तरी चांगलं वाट आणि किती चांगलं करा.
मग गहू जर पिकिला तर त्याच्यावर सुद्धा औषध होतो.
मग.
आणि आता आता हात दुख होत. तो पाय दुखल अरे बाप रे लय काम केलं मी आज लै. थकले आम पहिले पाऊस काही पडत होते काही कमी पडत होते ताई आता निसत डॉक्टर
डॉक्टरच बरा चांगलं डॉक्टरच करा.
मग.
कायम गोडी.
हा गोड बी किती खाते आता पहिले ते गुळ खात होते गुळ
गुड
गुळ आता गुळ आहे का कुठ?
हम्म हम्म आता औषध इतकं झालं औषध‌.
आता साखर साखर खाल्ली म्हणजे शुगर राहायचे.
साखर शुगर आहे गोळी गोळी आहेच त्यांना साकरीची. बिपिन ची थायरॉइड सी रोजच्या गोला चालूच आहे.
काय करीन आता आपल्या आपल्या वयाचे एवढं टिकत बी नाही ना काही काही आजार आहेत. चिंतला.
आणि इतके वयस्कर राहणच नाही आपण
पन्नास पन्नास बास.
पन्नास पन्नास फक्त चाळीस पन्नास आता ती अ बुद्धचे अरुणा वहिनी वारली काल. किती वय असेल तिच का बरं आता? काय झालं होतं काय मा त्याने. बीपी वाढली होती म्हणे त्यांच्या. पूर्ण दोन तीन महिने सीझन केल त्यांनी.
त्यायवरर चिचां ती पडत आसतील.
हा कती चिसा फोडल्या ओ तेनी.
काय ना मग यास राहत ना ग सोपं नाही. कोणतच देव बी असं कोन करतो काय माहिती
इतके इतके लहान लहान लेकरकरू लग्न नाही झालं, काही नाही ते पोरीचा एकाच पोरीवीचा लग्न झालेलय.
हो तेच ना
घरात करणारा कोण नाही.
सार अवघड करून देतो ग फक्त ते त्याच्यावर निमित्त नाही निमित्त,
मग काय इतके वयस्कर वयस कर ठेवू राहिला आणि त्यांना खयला उचलता म्हताऱ्याला उचल्याला काय झाला.
हा मग ती पहिले इथं रहात होती ती तुझी भाशी होती का?
हा बुसला ना
हा
हा लग्न झालं ना तिचा दोन पोर झाल्या. आता त्याला एक पोरगी झाली एक पोरग झाला
अरे बापरे
आताच पोरग झाला पहा त्याला.
कुठदली.
खंडाळला वैजापूरजवळ खंडाळा आहे ना?
हा शेतीतच देईलय का?
हा शेतीतच दिलेलं आहे
म शेती करतात त्यावी
हा शेती करत्या शेतीतच राहतेत ते राहायला शेती कर
बरं बर वय काही नव्हतं ना का त्यांच लेयच लवकर झालं काय
पण तिचा ते फिक्सच होताच समजा तुम्ही काय पाहिलं नाही काय न दिला पण बाई बरं आहे शेती आहे पण बरं आहे
हा आत्याला देला लीतला
नाही नाही आते बिथ लहली नाही अस सध ल लाई सांगलं बाई सांगलं बाई सांगलंय शेती पाहिजे शेती पाहिजे शेती पाहिजे
रायला रायलातेला हाय पाय होती बाहिती
हा आता गेली सगळं जिरून
काणी
सगळी जीवररून गेली आता शेती तर गेली पण काय आहे पाय राही ना आता काम करावं लागत लहान पोरगी होती दोन तीन आता माझ्या मुलगा मुलगी आहे आता परत मुलगा झाला
हम्म हम्म मग त्याला दई नव्हती ना सासू सासऱ्या असतील ना
सास सासरा आातता वारला सासू आहे एक जाऊबाई आहे जाऊबाईचे मोठ मोठे लेकरू आहे तिला एक पोरगी एक पोरग आहे शाळेत जाते दोन उभी
हलानी
निलाणी बाई
हीची दैनच असन
हा करती दोघं करत्या ही आतापायाने दैन करती ते द नाही करत त घता पाहिला ये लही उघतय घेतलं काम म्हणजे याला अ इला ना सांगितला होता जेव्हा लग्न झालं होता ना यांनी सांगितलं होता का ती काम करणार नाही शेतीमध्ये आम्ही काम घ पूर्ण पण काय गे घरच काय सुरुवात केली आणि शेतीत पण गेली
मगा थंदही न दसन ना त
हा मग काय म्हणत होती माझाच य ते केलत काय होत मग कर बाई
तर ते नवीन नवीन मजा वाटली शेती काम करायची
े वाटली बसली आता
मग आता समजत असा ना आता वाटत असा ना नसतं केला तर बरं झालं असतं
हं मग घरचा केला होता म्हण ती जवबाई चालल्या जायची सकाळी मग घरचं पुूर करणार घरचा किती काच दिवसभर जा येईल का तुला घरच
हम् म तेच आहे ना
ती जायची न मला पूर्ण करा लागल, अगं ती वावरात काम करतील मग
केस लय आवघड आहे बाबा.
मग काय करते?
आ वावरात बी काही सोपं नाही.
म आता वावरातलं काम करते ना, ती.
जे करत त्याला समजत ना वावरतलं.
मंग
वल्ल, चिल्ल.
वल्लं, चिल्लं कस तरी काम करतीच ना ती. ती तिकडे जाऊन का बसती का?
धुन, भांड घरी आवरलं त.
मग माझ काम दिसत नाही, तीच काम दिसत मग कधीच तो नाही दिसो, मग तू खा ना,
ह् बर
आस वेगळा समस्या आहेे त्या.
वेगळं वाजतं.
लई बावळट हाय ती.
बावळट हाय, पण तिलाच भवलं ना ते.
मग आता ब- बाऊ राहिला ना, मग आता माई मग माई -बा आपलं काय म्हणा तीच अ -बोला -बोलू देत नाही, मग ती काय म्हणा कर बाई प्रेम म
हा
म्हणते माझ लई सांगण्या कर बाई इतकी खराब झाली ती.
हा, इथ शाळेत होत्या ना ग त्या.
हा हीथ होती ना तेवढ लय चांगली होती. आता लग्न झाल्या ना, लग्न झाल्यापासून तर इतकी खराब झाली.
हम्म पोरं -सोर झालं. हा, ना, आई राहायच्या ना, शाळेत जायच्या पोरी सोबत.
आमच्या घरी घरून गेलीन एक वर्ष थांबली. तिकडे माई बापाकडं बारवी झाली तिची, ए, दहावी झाली इकडे, अन, अकरावी काढली तिने बारवी